हॅलो! हा बोला. हा बोला ना, काय चाललंय? हां झाली कामं?
हो चालूये फरशी पुसली आत्ता.
हो-हो हां अजून काय? हो झालं बघा आत्ताच झालं बसले आता. हं नाय बघा नाष्टा झाला जेवन दुपारीे. स्वयपाक झालाय, हम्. मुलं गेली शाळेला.
येतीलना शाळेतून.
हो शाळेतून येतीना, ती तीन वासता येताते.
हां एक छोटं पणेका आवाज येऊन जायला.
हो हो मुलगा, मुलगी दोगाय. नाई तेना छोटा आहे जाऊबाइचय ते. आं. अजून काय मगं?
काय नइ चालूये कामच.
हो, अजून काय बोला? कायतरं म पहिले कॉलस लावणार होतेतरी आपण कायतर विषय ठरवू म्हणूना. हां एखाद्या विषयावर मग बोला ओ पावसाचं वातावरण म्हंजे जरा आहे. पणं आज्जरा ऊन पण पड तय थोडं पाऊस पाऊसअ तर आता ह्या वेळेस एवढा नाहीचेय बघा. दरवेळेस कसं जून मध्ये आपल् क सुरुवातीला पाऊस पडता. आता या वेळेस अजून सोलापूरय.
पासून सारखा कंटिन्यू आता थोडा झाला कमी उघडला आता.
हो हो हां हां तेच आता आमच्या कडे पन जरा ऊन पडले आत् ता हम्म्. काय मुलांचं शाळेचं वगैरे तुमचं?
माझी छोटीये अडीच वर्षाची मुलगी.
हो ओ छोटीय. हो ते सगळ्या मुलांच तेचे बघा आजकाल त्यांच खाण्याच खूपच त्रास से सर्व मुलांना अं माझी तर मुलगी मोठी असून आता ती चार वर्ष ए चौथीला आहेती तरीपण ती जेवायला अजून पण त्रास देते मला शाळेत गेली तर जेव ते शाळेत डब्बा खाते पण घरी असल्यावर हे नको ते नको मुलांना वेगळं वेगळं
हो. खातपन नाई नुसती मागे मागे फिरणं लागते त्यांच्या.
अन नाइतर मग तर मोबाईल द्यायचा त्यांना मोबाईल दिलांतर ते एक जागी बसून खाता.
हो नाई आमची नाई टीव्ही बघती मोबाईल नाईन मी देत.
हो का चांगलंय मग ते टीव्ही मोबाईलच कसं मुलांना त्रास पण होतोओ नाय दिलेलंच बरंय.
ती मग सवयच लागतीना मग कंटिन्यू आप आपल्या जवर यायचं ते मंग सारखं दे मोबाईल दे मोबाईल हम्म् मी लावलीच नाई सवय मोबाईलची टीव्ही बघती ती.
गलाय मग हां चांगलाय मग ते लांबून बघितलं तर काय वाटत नई पण अ मोबाईल कसं
हो चांगलं पण नाही ना समोर चालून कि ती लवकर चष्मे लागायले आत्ताच्या मुलांना
हो लहान लहान मुलांना लागतय चष्मा् आज का हो झाले आहे बघा आत्ताचं पाजंंद
हम्म
जवढं नाही दिलं आपण मोबाईल सगळे चांगलंच आहे बघा मुलांकरता हम्म हम्म हम्म केला स्वयंपाक
मी काय भेंडीची भाजी चपात्या डबा द्यायला पण सकाळी काहि दि नाश्ता त्या ड्बा ह
हा हा हा सकाळी सकाळी काही लवकर होऊन हा लवकर होऊन जात असे
हो सकाळी सहालाच उठत असते आवरायचं नंतर बा बाळा उठलं की बाळाच चालू हो का हो शाळेची मग तयारी आवरून द्यायला लागते ना
हा ह सातलाच बाहेर पडत ऑटो येत त्यांना घ्यायला मग सात पर्यंत टिफिन तयार पाहिजे हम् अजून काय
हम्
मघ अजून काय चाललंय
काही नाही बस आता आंघोळ घालायची मुलीला झोप घाला तेच रोज झोपते चार वाजेपर्यंत तरी एक दीड एक एक दीड ला झोपती ती एक पाऊन तास झोपी घालायच लागते हो परत लगेच उठायचं कि परत संध्याकाळचं तिला थोडफार खेळला खाली उठली झोप त की गार्डन मध्ये मग हम्
हो ना झोपल्यावर करत जायचं मग आपण आपल्याला जमेल तेव्हा काय करणार
हो
आपल्याला पण वाटतं आपण स्वतः काय तर असं करायचं म्हणून ह् ह पण एकादा मुलांच आपल्याला घरातलं पण बघावं लागत सगळं करून आपल्याला काय मग स्व टाइम काढावा लागतो
हा घरी कस असलं की कोणी घेऊ पाजे ना आता मी एकतेच आहे इथं मला एकटीला सगळं करणे लागते ना
हो ना आणि मोठे माणसं सासूबाई वगैरे कोणतं घरात असेल मोठे तर फरक पडत ते बघताना मग हम्म हो नाही खूप फरक पडत मोठे माणसे घरात असते असलेला
हो आधार राहते एकट्या माणसाला जबाबदारीनच करणं लागते
आमचं एकत्र कुटुंब आहे सर्व
हा जॉईंट फॅमिली आहे का छान आहे मु मस्त आहे तुमच मज्जा
सर्वांचा सवय झालेला असत सासूबाई पण सगळ मुलांना वगैरे बघत असत आणि सगळ घरातली मग छोट छोटी काम ण त्यांनी के तरी आपल्याला खूप मदत होते मग भाज
हो मोठे माणस तयारीवढी त्यांच काय चालूच राहिं
हो तेच ना त्यांनी केलेले काम कस आपल्याला दिसून येत नाही पण तरी पण तेवढच मदत होते अ हो आहे ना ते गव्हर्मेंट मध्ये गव्हर्मेंट सर्वांट आहे हो् आजून का
हम्म आमच्याकडे आता पाऊस उघडला हवा सुटली थंडगार
हो.
पण आता दुपारी.
हो ना हम्म. खूप गरम होत होता तरी आता जरा थंड वाटत.
इथ य हो कालपसून जरा थंड वाटतय. नाही तर खूपच गरम होत होत स्वयंपाक करताना पण किचन किचन मध्ये उभ राहालाच देत नाही हो सकाळी आठ वाजता. तच एवढं गरम होतं ना. किचन मध्ये उभं राहिला अस हो. किचनमध्ये उभं राहायलाच नको वाटतं मग एवढं गरम होत असेल तर.
हो आता नाही आता पावसा झाला स्टार्ट हम्म.
हो ना. अजून का हा आमच्याकडे पण. पडलं कालच पडला पहिला.
हो का.
छान वाटत तेवढं मस्त होते मला तर खूप आवडतं पाऊस आल्यावर.
हो कोणाला पण व सगळ्याच्या आवडीच आहे.
लागल्या मुळ पावसामध्ये.
हो आमची पण मुलगी रडू लागली जाऊ दे पावसात. सकाळी चालू होता ना थोडा, थोडा. अशा
अजुन काय?
हम्म.
हम्म त्रास देते का मग मुई? ते जायचंय ना तो मा जवळ बसलाय.
हा.
माझे गेले दोघं पण शाळेला गेले हम्म.
तुमच्या कोणत्या क्लास?
विला आहे आणि एक मुलगी आहे ती चौथीला आहे.
हम्म तुमचा पहिला टास्क अस
नाही आहे माझ. ते कॉलस आहे पण माझ मिस केले नाही एवढं तर म्हणजे ते अस करत होते मी दुसरं आहे ना ट्रान्स्क्रिप्शनच ते चालू होत. कॉल्स आता मी तेच बोलल आता बसले मग पूर्ण करून घेऊ म्हणून.
हा मी केले. थोडेच केले पण माझी बंद झालते मधात. हम्म हे कॉलचं पहिलेच आहे माझं फर्स्ट म्हणजे. ह हा सेकंड ह्या.
सेकंड हा हा हा हा हा. तीस आहे ना टोटल तीस करायचे.
हम्म.
हो माझे चार, पाच झालेत. हम्म.
हम्म.
करून तू कुकर ला जा इकडं भात.
काही नाही मग.
हम्म हो ना रोजचे काम हम्म चालेल चालेल मग अजून काय बोला
ह काय झालंय अजून बाकी हम्म ज आपला रोजचा हो झालं ना हो मग हो आणि कस मग मुलां त ड्बा असल्यावर लवकर होऊन जात ना सुट्ट्या असेल तर मग आपण पण उठायच जरा कंटाळा करतो सुते असेल न तरर उशीर होत हो प्रेश् वाटता आणि काम पण लवकर होऊन जात हम्म चालेल चालेल आज का चालेल मग हा
हो चालते थँंक यू ठेव का